हा बोला हो हो येत
ह अजून
सांगा बर हा झाली का ना आता झाली का मग एवढ्यात मिटिंग
आं
एवढ्यात मिटिंग झाली नाही का म्हटलं तुमची गटाची
गटाची झाली तीन त्या दिवशी केवायसी करायची होती तर झाली.
हो काय
कशी मिटिंगच नाही घेऊन राहिल्या आता सी आर पीचे रिकाम पण नाहीत ना
हा हा
तेलगट तयार करा लागून राहील.
हा त्याच्यामुळे येत नसतील ते
आण ऑनलाईनची ते जे लोकसचे कामं ते कामं असतात असं वाटते जाऊ दे काय ते बोर करा फालतू
हाव ना
हम् त्याच्या मग तिले वंदनाली काही फोन नाही लावत आमच्या गटाचं कसं आता कर्ज घेलाय वाईन याच बँकेच. अन गटाचं काही कोण काढलेल नाही आहे मग किस्सात भरायची असली तर मग करतात.
हाव ना.
आता गटाच कोणीच नाही काढत चाळीस हजार जमा आहेत पण कोणीच नाही उचलून राहिलं.
हाव का बरम
हव उचलत नाही मग काय त्याच्यात वाढही नाही होत ना काहीच नाही होत. बँकेच व्याज भरतात एकापरी बाया हम्म आण माझी किस्त असते ते लोनच्या अकाउंट मध्ये याच्यात भरत नाही मी आपल्या खात्यात गटाच्या
होव का ते वेगळी आहे.
हा लोनच्या अकाउंटमध्येच टाकते मी याच्यात किस्त कारण आपल्या खात्यातले पैसे कटतात ना
हम्म हम्म
माग तीन चार हजार कटलेना मग सगळ्या बायावर बसले ना चारशे चारशे रुपये
बापारे
मग काय तर मग ते इंट्राया पहाच लागतात दर महिन्याच्या गरज मी त्या लोन अकाउंट मध्ये काढून घेतले आपल्या हच्यातले पैसे कि मग काय नुकसानच आहे ना गटाचं
हा नाही तर काय.
मी ठराव देऊन दिला होता बँकेत म्हटलं माझ्याल खात्यातले पैसे नाही निघाले पाहिजे म्हटलं आमचे किस्त तसआम्ही लोन अकाउंट मध्येच टाकतो म्हटल, तेव्हापासून
तेअ कसे काय काढले असतीन पण त्यानी कट. केलेच ती याच्या आपले खात्यातले खात्यातले काटलेच ती
खात्यातले काढतात ना मग ते किस्त आपली लेट झाली ना. त लगेच काढून घेतात ते पैसे.
होव काय.
हा मग चार्जेस बसवतात ना आपल्या येचावर मग ते खात्यातले काढून घेतात‌.
होव ना.
मी त्याच्यासाठी मग आता ते लोन अकाउंटमध्येच टाक टाकून राहिली. फक्त त्याची एंट्री नाही येत आपल्या पासबुक
हव काय.
हम मग त्याच काय स्टेटमेंट काढलं की समजततेच आपण दर महिन्याला भरतो. होत तर पावती असतेच. इथंच भरत मी सुविल लगेचच शेतूतच वीस हजार भरून टाकत असतो किस्त.
हा चालते ना ते भरतात ना तिथं.
माळेगावला जायचे काही कोणी भाड्याचे पैसे देत न्हाय कोणी नाही देत.
हा नाही हा ना मग जो जाईन त्यालेच भरालागते. हाव
ह्याच नाही पाहात कोणी ना, पैसे टाकायचं टेन्शन नाही ना, काहीचच टेन्शन नाही.
हम्म, हम्म!
मल जर किस्त भराची असली आमची ग्राम संंघाची तर त्याच्यात भरून टाकतो एकात एक.
हाव ना.
नाही तर मग इथंच सुळ लगेच्या शेतत भरून टाक.
हम्म!
तेवढ्या च्यानी माळेगाव चा चक्कर तरी वाचतील.
हा हा नाही तर माळेगावलाच जाय लागतय.
पूर्ण दिवस जाते ना ओ गाडीवर असलं तर काही नाही ते काही गाडी चालवत नाही.
हा मग तुम्हाला ॲटोनच जा लागत अशेन.
मग एकच्या बस न जान पाच वाजे लोग अटकून बसावं लागते तिथं.
हाव ना.
साडेपाचची बस सहा वाजता गावात येते तोपर्यंत बसा तिथं.
हा नाही तर काय बोर होते मग बसून बसून.
ते मग मग जायचं असलं तर मी एक तर साडेआठच्या बसनं जातो.
हम्म, हम्म!
बँकेचं काम केलं की एकच्या बसनं वापस येतो.
हा ना.
ते पुरत नाही ते पुरा दिवस जाते नाहीत मग ॲटोही भरत नाहीत ना लवकर आपल्या इथून.
नाही आपल्या इथंतर ॲटो भरतच नाही.
सुनील ढगेचे याच्यातून जातात ना पैसे मग काय करा लागते आपल्याले.
हा नाही तर काय तिथंही भरन, तर इथेही भरनं.
हा मग त्याच्यात जावन भरत असतो नाही तर मग या मातोशीरतून आर टी जी एस मारतो‌.
हो काय.
हम, हे ग्रामसंघाची पैशाची किस्त जास्त असते.
हा, हा.
एक एक लाख, दीड दीड लाख, किस्त असते त्याची.
हम्म, हम्म!
मग इथून आर टी जी एस मारून टाकतो त्याच्या खात्यात.
हा चालते मग नाही ते
हा एवढी मोठी कॅश न्ह्यायला आपल्याले रिस्की वाटते ना.
हो नाही तर काय.
मग आर टी जी एस मारला की झालं.
हा
हम्म
अजून
कि जेवण बाकी आहे ना तुमचं
हा आता बस दूध वगैरे तपवलं आता जेवणच करायचं काम हाय
हा
ह दूध आणलं ते ना आताच.
हा तुमच्या घरी आहेत का गायी.
एकच गाय आहे ते आता दोन वर्ष झाले आटलीच नाही.
ह हो काय अ हं हं
अर्धा लिटर दूध दिऊन राहिली असं वाटलं अ समजा ते जर हे झालं समजा आमनच म तरी दूध वाढते कायच इंजेक्शन दिलं हे पण काहीच नाही फरक नाही पडू राहायला तिच्यात.
हा ना
फक्त अर्धा लिटर दूध देऊन राहिली दोन वर्ष झाली. हा मंग बेस सुरु आहे म्हणात जाऊ म्हणातात दोन वेळा इंजेक्शन देऊन आले.
हा ना
पण ते गायचं फेलच जाऊन राहिली ते इंजेक्शन.
हम्म हम्म
हम्म जाऊ दे अर्धा लिटर हुंन रायलना दूध बस झालं म्हणतात मग.
हा चहा पाणी भागते ना हो हो खर्च कधी पुरते.
कोण आलं गेलं तर मग आणायं लागते शिल्लाकच. त्या पुळीच दूध पुरवतही नाही नवो.
नाही ते पुढेच चांगलं नसते.
आम्ही घेऊनच नाही राहिल ते पुडी च घेतलं तर मग संतोष दामटची गाय आहे तिथून आणतो.
हो ना
तुमच्या इथ येतं नाय वाटत ट्युरो.
हा आमच्या इथं आहेत ना. हो गाई आहेत म्हशी नाही आहेत आमच्याकड गाईच आहेत हा
ताक, दही विकता.
नाही आम्ही काहीच विकत नाही आमच घरच्या घरात असते फक्त हो हो काहीच विकत नाही आम्ही. हम्म
आमचे इथं पहिले तसच होतं मग घरीच दोन तीन लिटरही असलं तर घरच्या घरीच राहत होतं.
हा ना
हम्म विकल्या जातच नाही.
तेच ना मध्ये खटल्याचं म्हटलं की विकल्याच नाही जात.
नाही
हम् तेवढं मग किती असलं तर आपल्याला घरीच पाहिजे. किती असलं म्हटलं तर घरी पाहिजेच. हम्म
उचलून घेऊ का काका कोपत. हा दोन मिनट चालूच ठेवा तुम्ही तो परका
हां. हां.
किती राहीले ते हा बोल.
हा. काय होतं?
काही नाही ते तीनावर होते. अशोक काकाचे तीनावर तीळ ठेवले होते कोपऱ्यात.
हम्म हम्म.
तर ते काही काम करून राहिले आता पावसाळ्याच्यानं.
हा हा.
शेण तो काडायला गेली होती.
हाव ना. त्या दोघी जणीचे नाहीए का कार्या ॲप?
आ?
त्या दोन ताईच नाही का म्हटलं कार्या ॲप?
अ नाही पहिले काय म्हणत? याच्यात बचत गटातल्याच बाया पाहिजे म्हणत.
हा हा. असं आहेत-
म्हणून त्या दोघी नाहीयेत ना बचत गटात.
हम्म हम्म.
म्हटलंय त्याले. वंदना आणि त्या नाही म्हणून राहिल्या. मग आता आपापला निर्णय आहे तो.
हा. बरोबर आहे.
फायद्याच सांगाव तर, तेयले असं वाटते काही नाही टाइमपास आहे वाटते.
हं. नाही त काय? हं म्हणजे त्या ब बचत गटातही नाही म्हणतात काय यायचं?
नाही म्हणतात त्या. टाइमपास करतात म्हणतात बाया.
अरे! टाइमपास काय?
आपण काय म्हणणार आहे अजून दुसरं काही?
नाही नाही. आपलेच पैसे बचत होतात ना? समजा तेवढेच.
मग आता एवढं सांग. आहे ना त्यांच्याजवळ मग काही गरज नाही ना?
हा. हं हं हं.
आपल्याले आहे. पण आपल्याला असं वाटत जाऊ द्या तेवढेच मागे पडतात.
हा. बरोबर आहे.
काय करा? आपण समजून सांगाचं काम करतो. नाही ऐकलं त्याला काही इलाज नसते.
हा. नाही तर काय.
ते वंदनाही ये ते समजून सांगते पण त्या नाहीच म्हणतात मग काय ईलाज आहे?
हम्म. त्याची इच्छाच नाही मंग गटात यायची.
स्वःताची इच्छा पाहिजे ना त्याच्यासाठी?
हो हो. तेच काय समजा आता महिन्याच्या महिना पैसे भरावं लागत्यात झालं.
हा. झाले का दहा मिनिट?
हा. तर काय झालं? नाही झाले नाही अजून. हं.
माझ्या याच्यावर दिसून न्हाय राहीलं इकडे. उन्हात आली तर.
आत्ता तर आठ मिनिटं झाले आठ.
आठ मिनिट झाले. ह. अजून?
बाकी तर काही नाही बा.
आताही ती वंदना आली त म्हणे ना, म्हणे कि या म्हणे दोघी जणी. नाही म्हणत त्या.
त्येची इच्छाच नाही ना?
हा. इच्छा नाही. मग ते वंदना ही म्हणे राहू द्या म्हणे. आता तर ग्रुप वर ते बाया मॅसेज टाकून राहिला की लाडकी बहिणीच्या तेवीस एकवीसशे रुपये जेंच्या बचत गटात आहेत त्याच्यासाठी.
अह ह हो काय?
आता हे मुद्दाम तेले गटं तयार कराय लागत्यात बाया येऊन राहील्यास म्हणून टाक.
हा हा तू म्हणून टाकलं असशील ते ना हं.
हा आमच्या घरी ऐकतात का ते काही टाकलं तरी?
त्याचाच तो स्वतःचाच निर्णय पाहिजे समजा
हा स्वतःच पाहिजे त्याच्यात कसं असते आपण गेलो ना त्याच्यात नुकसान हो की फायदा हो..
हा नाही त काय?
आता एखांद्या वेळेस नुकसानही होते एखांद्या वेळेस फायदा ही होते. ह आपण एवढ्या तेवढ्याले पाहतही नाही नुकसान आले हम्म कारण आता खूप रक्त वाॅश आहे.
हाव
ह. त्याच्यान काही वाट
हा हा ते कसं आहे ते आपलंच हो मुलां अ
जेवण राहिल अशी ना?
नाही जेवण झालं माझं.
हाव काय?
हम् म्हटलं आता लागतात तर फोन लावून घ्या पहिले नाही तू मग लाग त नाही तर मग हम्म.
आणि शेतापै नाली आसली तिच्या याच्यावर लावून पाहीन.
हा हा.
ति काय घरी आलं की जेवण वगैरे करूण घरचं काम करूण उशीरच होते.
हा उशीर होतेस आली नाही वाटते ती अजून.
नाही इथून जाताना दिसेल मला गाडीवर.
हो काय आलीशिन म आता हम्!
ताना दिसले आली ती.
हा हो काय?
हम! आपला कॉल सुरू होता तेव्हाच आली.
हां ना..
हम्म इकडे वाड्यात आलं की दिसते बरोबर.
किती झाले मग तुमच्या आता?
माझे आता सोळा झाले कॉल पूर्ण.
हओ काय.
हा. अजून लाव ना दुपारी दोन वेळा लावून घेऊ आपण.
हा हो. ठीक आहे मग झाले आता मिनिट. हो.